हॅलो, हां नमस्कार!
हा नमस्कार बोला!
बर बघा एक माहिती आम्हाला अशी हवी होती. आता आपल्याला का नाही अ तुमच्या ह्याच्यामध्ये हहह हं अ गाडीच्या हे जे आहे तुमच्याकडे स्विफ्ट. डिझायर वगैरे बरोबर का? त्या डिझायर शविफ्ट मध्ये त्या गाडीची ही- ही कशी आहेत. म्हणजे काय म्हणतो त्याला आपण फीचर्स कसे आहेत त्या गाडीचे.
एक नंबर फीचरस आहेत फीचर एक नंबर तुम्हाला पेस भरपुर आहे.
ब
बसायला वगैरे पेस एकदम कम्फर्टेबल आहे. पाठीमागे तिघंजण व्यवस्थित बसताय.
बर.
पुढं एकदम म्हणजे लांबच्या प्रवासाला वगैरे गाडी एकदम भारी.
असं त्या गाडीला म्हणजे हे - हेवी म - मटेरियल आहे ना सगळं.
हेवी मटेरियल आहे हेवी मटेरियल आणि कॉस्ट कमी आहे. आणि सर्विहिस सेंटर त्यांच्या जवळ जवळ आहेत ना.
बरं बरं बर बरर आता किती किलोमीटर रेंज आहे त्याचंअ-इंजि
तिथे एका- लिटरला पेट्रोल - पेट्रोल आहे. पेट्रोलचे एका लिटरला जवळ जवळ ते, बावीस तेस चोवीस पंचवीस देते एक किलोमीटर आहे.
किलोमीटर आणि अं त्याचं सीटची कॅपॅसिटी पाचच असेल ना.
पाचशे ह पाठी माग तीन पुढं ड्रायव्हर धरून एक.
बरं बरं बर. मग त्या आता त्याच्यात आता नवीन नवीन गाडी आली आहे त्या आणि जुन्या गाडीत काय फरक आहे?
नवीन गाडी जुन्या - जुन्या गाडीच जरा दंडलाप मटेरियल आहे सगळं आता जुन न - नवीन आहे ते सगळ्या हलक्या काढल्यात जरासं.
बर बरं बर बर म्हणजे त्याचे ते गेज पत्राचा त जास्त
जास्त हा गेज वगैरे ते चांगले हे आहे आता नवीन काही एकदम हलक के अन ते हायत वजनान हलक फायबर काढ ल्यामुळे वजनान हलक्या वगैरे गाड्या हायत त्या.
बरं बरं बर आणि ग्लास ग्लास वगैरे तेे?
ग्लास वगैरे सुद्धा छान आहेत मस्त. क्लियरिटी वगैरे चांगली आहे. अवरेज गाडीला चांगलं आणि सस्पेन्स वगैरे चांगला आणि
बरं!
भारी आहे चांगले म्हणजे रप रस्त्यावरच सुद्धा
ऑईल चं टँक किती कॅपसिटी चं आहे.
ऑइल त्याला जववळ दीड लिटर बसत की तुमचं पण ऑइलचं आहे ना?
दीड होय होय आमच्याकडे आता काय झालं माहितीय का त्या ऑइलमध्ये ते जवळ जवळ अ बी एस फोर बी एस सिक्स आणि त्याच्यात परत ऑइलच्या कॅपॅसिटीमध्ये परत तुमचं अ सिंथेटिक ऑइल येतय. आणि मिनरल ऑइल येते आता सिंथेटिक मध्ये काही होते माहितीय का सीएच फोर पी आय फोर वन सी एच स ह तुमचं फाय डब्ल्यू थर्टी फाय डब्ल्यू फोर्टी असे रेंजमधलय त्या रेंजमधले त्या गाडीसाठी का नाय साधारण आता एक दहा हजार किलोमीटर रेंज मध्ये ते चाल चालू राहते.
हम्म हम्म हम्म हम पण ते हा. तेच- फसतंय काय? आणि - ऑइल मजी अस- ऑइलच्या पद्धती हे कस ओळखायचं असतस? असं.
काय म्हटला?
ऑइलची जी हे असते की नाही? चिकटपणा वगैरे असतोय की नाही?
ह. ग्रॅवि्हटी मध्ये कस असतय? फाय डब्ल्यू थर्टी फाय डब्ल्यू थर्टी, फाय डब्ल्यू फोर्टी असं हे आहे सगळं. हॅलो. फाय डब्ल्यू थर्टी, फाय डब्ल्यू फोर ते असं. हं. फाय डब्ल्यू थर्टी. फाइ डब्ल्यू फोर्टी - ते अस रेंज मध्ये येतय ते. आणि पंध डिस्टर्बन्स होत - तय बर का.
होतय काय ते? नाही चालत तस. हां. का बरं? हा.
डब्ल्यू थर्टी रेंज
का बर चालत नाही ते? हम् हम् हम. का चालत नाही तसलं ते? हॅलो. हम्म. चालत नाही काय ते? हम्म हम्म. तर ते अस ते ऑईल समजा थंडी थंडीच्या ठिकाणी वगैरे अस गाडी असली हे असली तर ते वेगळं असतंय का ऑईल?
फाय डब्ल्यू थर्टी थंडीच्या ठिकाणी चालत. य. तर फाय डब्ल्यू फोर्टी हिटच्या ठिकाणी चालत जिथं चाळीस डिग्री टेम्परेचर आहे.
इथल्या वातावरणात ते तर नाही हे होत.
फाय डब्ल्यू थर्टी चालतय की आपल्या इथं. फोर्टी चालतय. दोन्ही चालतय. फक्त कसं?
ह. थंड थंड हवेत. थंड- थंड ठिकाणी जे अ -
त्याला तेच. ते वेगळं ऑईल येत त्याच. विंटरमध्ये जर ऐक नाही तर त्याची कॅपॅसिटी- अ झिरो. झिरो डब्ल्यू थर्टी मिळत.
हा हा हा.
म्हणजे कमीत कमी मायनस झिरो झालं तरी, थर्टी टेम्परेचर- पर्यंत चालत. कमीत कमी झिरो पर्यंत चालत अस. असय आणि त्याच्यामध्ये- मिनरल ऑइलस असतय का नाही?
मिन मिनरल्स ऑइल. मिनरल्स ऑइल आहे का नाही? मिनरल ऑईल्स मध्ये दोन प्रकार येत्यात परत.
हम्म. ते पण हे केलं जात. फास्ट आहेत काय? हम्. आणि ते कोलंड, कोलंड- कोलंड मध्ये सुद्धा काही हे असतय का? कोलंड. नाही नाही ते कसंय सांगू का?
दोन प्रकार असत्यात. एक वन पॉईंट सेव्हन असतय. वन पॉईंट फाईव्ह असतेय.
हम्म. वातावरणात बदल झालाय वन पॉइंट फाईव्ह मध्ये काय असतंय?
कुलंट असतय. पाच - पाच लिटर मिनरल डिस्टल वॉटर असतय.
चिकट येत काय थोडस चिकट येत. ते हाय वन पॉइंट फाईव्ह.
चिकट असते बऱ्यापैकी पा तळ असते चिकट चिकट फार येत नाही पण बऱ्यापैकी पातळ असतेय ते.
ते समजा चिकट वापरलं वगैरे असं कुणीही. केलं तर त्याचा काही इफेक्ट होत काय.
इफेक्ट नाही काय होत फक्त कास्टिंग कलंग करायला. अ ताकद जास्ती असते स स. ताकत असते त्याच्यामध्ये असं असतंय ते.
हम्म हम्म हम्म. हम्म म्हज हा
जेव जेवढं तुम्ही व्यवस्थित वापराल तेवढं ते. अ म्हणजे वो प. अ कुलंडच्या कॅपेसिटीत जे एवढेल लिटर कुलंड घालाल. तेवढंत लेअळ ते चांगलं चालत असते कास्टिंगला.
जास्त म्हणजे गाडीला म्हणजे हे होत नाही. मेंटेस्त जास्त येत नाही. तर माझं मेंटेन मेंटेनन्स नाही यायला हेच दोन हे आहेत ना कोलंंडा आणि ऑइल. हे दोन वेळच्या वेळ बदललं तर गाडीचे मेंटेनन्स कमी हाय.
ऑइल तुम्ही जेवढं अ जास्ती जास्त. ती पिरियडचा वापर आलं. जास्ती व्हॅलिडिटीच वापराल तेवढं ते चांगलं असतंरी.
हम्म हम्म हम्म हम्म. जास्त हेज हे वापरले की चांगलं असते काय ते. साधारण किती किलोमीटर झाले नंतर ऑइल बदली. ऑइल बदली किंवा हे करावं लागतय.
किलोमीटर दहा हजार किलोमीटर पंधरा हजार किलोमीटर असत. बारक्या म्हणजे कु छोट्या गाड्याला पाच हजार किलोमीटर सात हजार किलोमीटर. पाच हजार सात हजार किलोमीटर. वेगवेगळ्या रेंज वेगवेगळे ऑइल असात.
ऑइल च हे असतय काही ते म्हणजे जसे जु मोठ्या गाड्यात. ट्रक वगैरे हे ना वे गेस्ते रेंजरल ते.
त्यांना पाच डब्ल्यू व्ह बन ते पंधरा डब्ल्यू चाळीस असतेय. त्याची रेंज जवळ जवळ नाही म्हटलं.
हम्म हम्म् हम् हम् म समजा. समजा समजा आम्ही तुम तच्याकडून ऑइल वगैरे घेतलं तर ते खराब आहे किंवा चांगलं आहे असं कसं. कशावरून ठरवायच.
ती तुम्हाला डायरेक्ट पॅक पेटी मिळते ना त्याचेे सिल् पॅक तीन असतात.
हम्म.
पहिले पॅक असते परत त्याच्यावर अं.
एक्सपायरी डेट असते काय.
नाही नाही नाही ऑईलला एक्सपायरी डेट नसते तिची. फक्त त्याच जे क हे आहे ऑइलची. पिरियड असतो म्हणजे तुम्ही किती किलोमीटर वापरायचं.
अ ह समजा पॅक डब्याला पॅक डबा एका. पॅक डबा एखादा घेतला तर त्याला इफेक्टडेड असते ना तसं ऑइल ला काय असतं का.
नाही नाही नाही एक्सपायरी डेट नसते किमान दहा वर्ष चालत ते. परचेस केल्यापासून परचेस केल्यानंतर दहा वर्ष चालतं ते.
हा हा हा हा हा, म तेच की
ते कारण ते, नॅचरल मिनरल वॉटर आहे ना ते. नॅचरल ऑइल आहे ना ते.
समजा मी, समजा मी आता एखादा तुझ्याकडून वगैरे घेऊन आलो आणि ते तसच दहा वर्ष ठेवलं अन दहा वर्षानं वापरलं, तरी त्याला काही होणार नाही काय?
नाही काय होत नाही त्याला, कारण ती जी व्हॅलिडिटीच तसं तयार केलेली असते ना त्याची. कंटेंस त्याच्यामध्ये त्यापश हेवी असतात त्याचे.
मला वाटलं ते ठेवल्यामुळं हळू हळू हळू त्याची ते चिकटपणा असतो ते कमी येतो का काय.
पॅक असते ना ते, पॅक डबलचे पॅकिंग असते तेे.
हा हा
असं, आता त्यात काय झालं माहितीे का? आता नवीन नवीन सन मिनरल वा तर मिनरल ऑइल असते, काय रिफायनरी आणि अ नॉन रिफायनरी असते. रिफायनरी म्हणजे काय असते, वाप वापरलेला ऑइल असतंय ते, रिफाईन करून वापरलं जातं.
परत डबल वापरलं जातं काय? त्यामध्ये गॅरेज मध्ये काढून ठेवतेत ते त्यासाठी ठेवतात काय? गॅरेज मध्ये काही बघा, आ हे झालेल
त्याचा परत डांबरात वापरत करायसाठी वापरले जातं की ते.
डांबरात वापर केला जातो होय? हा हा हा हा, हा हा.
असा आहे तेे, रियुस बी सकट त्याचा होत तो आणि त्या मद्धतीने ते चांगला ऑयल आहे.